हा, बोला काय कर काय करताय.
का नाही फायन वगैरे आता जून वगैरे होय जेवलो वगैरे तेन.
हा,
हम्, तुम्ही जेवलसा का? हा,
काय बनवलं होतं तुम्ही जेवनात.
हम्म, का नाही साधच आपलं नॉर्मलच आमटी. भाकरी वगैरे भात.
अ,
अ हा,
ह हा
हम,
बाकी पाऊस आहे का, तिकडे. नाही जेवण कधीच झालं माझी थोडी दाड दुखत होती. तर मी थांबली होते थोडा जेवले होते आणि तसच थांबली होती.
हा हा हा, पाऊस इथं चालू आहे मग. जे मध्यंतर जरा जरा चालूय बारीक यायला लागलंय.
नाही ठीक आहे इकडे पण आता चालूच आहे वारं पण खूप सुटलय.
हम, जरा जेवल. की, फिरायला वगैरे जातोय खरच पावसामुळे गेलेलंच नाही वातावरण.
नाही तुमच्या तिथे जर फिरण्यासाठी जागा असेल तर अजून बरंच आहे फिरायला तुम्हाला.
हम, ह
बाकी आवरलत का, घरातलं तुम्ही सगळं.
होय होय. होय हा, मुलांचा चालूय अभ्यास कराय चालूय त्यांच.
हा,
हम्म, मग जरा असं गावी. की, असं चालूय उद्या असं जायच अस गावात गावाला. मग. त्यामुळे ते मुलांचं कसं त्यांच्या शाळेत रजा अर्ज वगैरे आधी द्या लागतोय ना.
हा
हा म ते रजा अर्ज वगैरे लिहित बसले आता दोघे ज
हा हा हा हो आता ते असतच मुलांच
हो नियमच असतात ते मग ते आता शाळेला सुटी ऍक्च्युली त्यांची ना पडणार परवा दिवशी. म्हणजे तेवढ्याच सकाळचं म्हणजे आता उद्या झालं ते कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे ते मरघुबाईची अस यात्रा म्हणून आहे.
हा
हा म, ती उद्या दुपारी आहे, उद्या काय आपलं अ एकतीस तारीख आहे त्यामुळं हाफ डेच आहे म्हणजे शाळा काय नेहमीच आहे त्यांची.
हा
हा मग ते हाफ डे करून मग जा, हे करून जाणार आहे शाळेला. पण अ परवा दिवशी अ तेवढ्या सकाळी तर येता येणार नाही ना
हो
हम्म, त्यामुळे ते जरा असं हे होणारच. मग त्याचा तो विचार करून मग आता चालूय रजा अर्ज वगैरे त्यांचा लिहायला मुलांचा.
हा, नाही तुम्हाला जायचं म्हटलं तर सगळं हे सगळं करूनच जावं लागत असेल.
ते असंच आहे ते शाळेतन हणजे शाळेतून, अशी मुलं सुट्टी काढून म्हटलं की सगळ हे असं सगळं करून जायला लागतय मग. आता ते नियम तेन भरपूर निघलेल आहेत. त्यांनी एवढी रजा चिट्ठी देऊन पण आता आल की, आणि परत पालकांना घ्या म्हणून सांगतात शाळेत.
बापरे!
होय, जाऊन भेटायचं मग त्यांना सांगायच कारण सांगायचीत की, का गेलतो, का कशासाठी, मग त्या दिवसातला अभ्यास वगैरे हे ते त्यांच्या आणि बोलून घ्यायच मग सगळा
अस असतय ते.
काही ऑप्शनच नाही, आता तुमच्याकड.
होय, पण मग ते आपण, आम्ही काय जाणार नाही ह्या मुलांना मग जेवनाच वगैरे त्याच सगळच अवघड होतय ना.
हा हो, ते पण आहेच.
इथं दुसरं कोण नाहीये, मग त्यांना करून देणार तेन, मग ते नाईलाजन ते हा म्हणजे दुसऱ्या कशाची नसे ना, पण ते जेवणासाठी वगैरे म्हणून तर न्यायला सोबत लागते.
हो.
म
एक मिनिट थांबा हा,
हा, मच्छर
आ ग पावसात जायच आहे ते, लाईट लाव. हा बोला
हाव. ह बोल ग. पाऊसा आहे तिकड?
हो आहे पाऊस, पाऊस रे बारीक चालू आहे. थोडा जातोय, थोडा येतोय हे असं पावसाच चालूच आहे.
बरं.
हा इतकं जास्त नाहीये पण चालू आहे.
हम्म, हम्म, हम्म.
म्हणजे अजिबात नाहीये असं पण नाहीये पण आहे.
हम्म.
तिकडे.
अ इकडे दिवसभर नव्हता मगापासून जरा बारीक चालू आहे पाऊस हम्म असं काही जास्त पडत नाही पण अ अ आहे म्हणजे, हम्म.
नाही ठीक आहे, काय झालं?
नाही म्हणजे आहे तेच की म्हंटलं असं मग मग ते तेवढ्या हे ना सुद्धा मग आजारी पडायला होते आधीच आज वातावरणा मुळे ना सकाळपासन एक तर गेले आठ दिवस एकतर तब्येत ठीक नव्हती. आणि आज सकाळपासून एक वातावरण पण असं जाम झाल्यामुळे काय माहीती काय का नेमकं या वातावरणामुळे काय समजेना पण असं डोकं वगैरे ते ना आणखी परत अस जरा हे झाले जाम झालेसारखं हो.
नाही ते तर आहे सोडा.
हम्म. का या वातावरणात तब्येत खूप बिघडते मात्र.
हो.
असं क्लिअर असं वाटतच नाहीये, होय.
कारण थोडं पण ऊन पडत नाही ना आणि पडलं तरी थोडं ऊन थोडं पाऊस हे असं होतय हा ह.
त्रिहेचा त्रास होतोय आपल्याला.
हो होतो होतो.
हम्म.
नाहीती तर आहेच.
हम्म, काय आनखी?
आणखी काही नाही बघा तुम्ही बला.
हम्म.
हम्म..
तुमची घरी. घरी लवकर झोपतात सगळी का असतात जागी वगैरे?
नाही आहेत अजून तरी आहेत जागे. पण आता झोपतील थोड्या वेळात मीझे थोडे कॉल होते तर म्हंटलं तुम्हाला करून बघू, तुमचे झालेत का?
अ नाहीत अजून माझी पण कॉल कम्प्लीट वय नाही.
हा हा.
हं. हेच की तब्येतीमुळे हे चंपवतेन का नाही, मी जास्ती काय लावायलाच हे कराय नाही.
हा.
ह ह जास्त बोललं की वगैरे तरी पण ते अस डोक तेन मग हे व्हाल, मग त्यामुळे जास्त काय हेच कॉलच कराय नाही ते.
हा.
हं.
नाही ते तर आहेच. बोला, तब्येत बरी आहे आज. सगळ वातावरणामुळेच बिघडते. माझी पण तबेत थोडी बिघडलीय अजून पण ठीक नाही झाली.
ह मग दवाखान्यात वगैरे दाखवल नाही का.
हो नाही गोळ्या घेतल्यात मी.
हा हा.
पण अजून हे वातावरण असं आहे, त्यामुळे अजून काही कमी नाही.
हं हं. नाही हे, काय ह्या वातावरणात एवढं हे हाय काय माहित. प्रत्येक यत बिघडली की नाही ती व्यवस्थितच होईना झालय.
हा नाही ते तर आहेत सोडा.
बघु.
वातावरण अजिबात चांगलं नाही.
लय हाय हो.
नाही तर काय हो.
आता मी गावी वगैरे जायच, आता उद्याच. चालूय तर उद्या गेल्यानंतर परत आणि पाणी वगैरे चेंज झाल्यानंतर परत हे सगळं बदलल् ते एक भीती डोक्यात बाबा, परत बिघडल म्हणजे
हो अजून होऊ शकत हो. मी पण गावी जायचं म्हणत होते, पण ह मी पण गावी जायच म्हणत होते, पण माझी पण थोडी तबेयत परत असंच होते.
हा मला तेच झालय समजना काय.
कारण मला पण असं पूर्ण ठीक असं वाटत नाहीये. आता आज जरी ठीक वाटलं ना उद्या दुपारी पुन्हा तसं होतं.
हा तसच झालय. आता पण असं पूर्ण क्लिअर नाही असं, छाती वगैरे तेन सर्दी नाहीये, पण अशी छाती वगैरे जाम झालय म्हणजे हं.
ह हो नाही ते तर आहे, तर त्यामुळं कुठे जायचं यायचं तर हे पण थोडं अवघडच वाटते.
हो आणि आता पाणी वगैरे ते ना तर सगळं नवीन पाणी ना त्याच्यामुळ‌ ते
तब्येत ही बिघडतेच हो, नवीन पाण्यामुळ ते आणि सगळीकड बगल तिकड, सगळी आजारी हायत.
हा.
हा.
मग आणखी?
बोला. आणखी काही नाही बघा. तुम्ही बोला, तुम्ही काय म्हणताय अजून?
काय नाही बग.
तुमची तयारी वगैरे झाली आहे का? मग गावी यायची वगैरे सग
हा आता तसं गावी यायची वगैरे हा म्हंजे तयारी म्हणजे असं काय हे नाही. मग दोन दिवसासाठी, एक दिवसासाठी मग काय उद्या त्या वेळे जायचं ना ते चार दिवसा ऑन दी स्पॉट असे, अर्धा तास कपडे वगैरे तेन पॅक करून घ्यायची. आणि काय मक ह.
नाही तेे तर हायच सोडा. बाकी, यात्रा तुमची मोठ्यान असते का म उद्या?
अ मोठ्यान म्हणजे मोठ्यान अस नाही. असते पण मध्यम असत्या मग. हुं., म्हणजे ते कसं असतं, गावात मधे ना एक असं ऊं. गावातल्या आणि असं ठरवले वगैरे असतं कि बाबा अ देवासाठी ठि म्हणून ते, आपण कशी यात्रा वगैरे असतात, मोठ्या दुसऱ्या यात्राच्या तश प्रकारे हे, हा मग ते. गावातलेनी असं ठरवलेलं असतं की, असं बकरं कापायचं वगैरे तेन असं त्याच्यात नंतर सगळ्या ग म्हणजे अस. गावात ते वाटून वगैरे घेतात ते, पण हा मग, आमची कसे सासरे लेजीमध्ये जातात त्यांनी लेजिम खेळायसाठी जातात त्यांनी आणि बाहेर वेगवेगळ्या कार्यक्रमाला तेन जातात त्यांनी, अस लेजिमसाठी म्हणजे त्यांचा ग्रुप खूपच हाय. हा हा. ग्रुपच हाय त्यांच सगळ्यांच नव मग हा तेनच्यामध्ये म्हणजे त्या ग्रुपमध्ये मिळूनच असतात, मग तेच्यातील काही जो असं ठरवून त्यांनी वाटा वगैरे तेन, जो काय असेल तो वाटा वगैरे तो साईटला घेतात. तेनी अस करतात.
हा हा हा.
हुं.
नाही असल ना.
हा.
मुल बाकी, तुम्ही कितीला झोपताय?
नाही झोपतो तस मी, साडे दहा-अकराला झोपतो या. मुलं कारण अस सकाळी शाळेला जात्यात, त्यांना डबा सकाळीच बनवायला लागत्यात, मग उठ ठायला सहाला तरी, लागत सकाळी उठायला.
हा.
हा त्यामुळं. हू हू. जास्तीत जास्त अकरा, साडे अकरा म्हणजे लई झालं. झोप येतीच त्यावेळी. हो, म झोपून मग अ सकाळचं लवकर कसं उटलेलं असतं दिवसभर मग कायत काम तिकडं, तिकडं, शक्यतो कधी, कधी झोपतो. कधी नाही झोपत असते.
हा नाही नाही आसू दे हा.. मी पण दिवसभर जर नाही झोपले ना, तर मग लवकर झोपते. मला आता यायलाच लागले तशी झोप. पण हे काहीतरी उद्या पर्यंत पूर्ण करायचे असतात ना,
नाही उद्या उद्याचा दिवस एक का आहे की पूर्ण अजून.
हा..
हम् एकतीस उद्या तारखे ना म उद्या पूर्ण दिवस आहे.
हा हा..
हम उद्या पूर्ण दिवसामध्ये कव्हर होऊन जातील मला वाटते मी ते,
हो जातील.
हो..
बाकी मग निवांत का?
निवांत हो..
हा.. हा..
अ असं खरा मात्र ह्या पावसाळ्याच्या दिवसात वगैरे, असं वातावरण छान असतं. तापल्यावर ती तब्येत बिघडते म्हणून जर झा नाही वाटले पण हे वातावरण छान असत.
हो असत त छान फक्त प्रॉब्लेम काय होतो बाहेर कोणीकडे जायचा. कपडे वाळत नाहीत त्याचा. तब्येत बिघडते त्याचा किंवा ह्या सगळ्याचा फक्त प्रॉब्लेम होतो नाहीतर वातावरण तस
हा..
हो..